तुम्हा मला एका कॉलेज लाईफ बद्दल. थोडीशी माहिती घ्याची. ऐकू शकताय का.
हा बोला ना ऐकू शकते मी. वीस मिनट हो बोला की.
हा अ मॅम. द्दल कारण. अ कॉलेज लाईफ प्रत्येका साठी खुप केअर फूल असत. कॉलेज लाईफ हे प्रत्येकासाठी खूप केअरफुल असतं.
कॉलेज
आपल खरे.
रडू येतय. असल गरज पण नाही.
आपल्या कॉलेज
हां बोला ना
तरी पण बारा मेंबर्स होते ना आमच्या ग्रुपमध्ये
हो चालेल की सर्वांच्याकडून कन्व्हिन्स करून घ्यायला पाहिजे पहिला प्रत्येकचा शेड्यूल बिझी असतो ना कुणाचे कॉलेज लेक्चर्स
हा मी म्हणते की माझ्या जे कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत त्यांना मी त्यांना तुम्ही सांगू शकता का वेळ काढून
हा हो सांगेन की
हा ठीक आहे अ सांगा अ तुम्हाला तुम्ही ऐकू शकता का
हा बोला ना ऐकालोय मी.
सगळे आपले आपले पुण्यामधून ना आपल्याला पुण्यामधून आपल्याला राय
बगु शकतो. आपला
डायरेक्ट असं करू घ्यायचं नाही असंच करायच केल.
हॅलो.
व्हेज हाय बरकाय आता बघ की कांदा चीराय येत नाही तिला. साईट ला.
पाहिजे
आता पण पावसाळ्याची गरम गरम टाइम पास.
बगा ते सिद्धिविनायक ते आष्ट अष्टविनायक आहेत. समोर एक.
तुमच्यात काय झालं परत कस काय. स्पेशल. काय नाय असाच असतंय, मेघरची कृपाय. घरच?
त अ नाईटचा प्रवास करून आपण स्वारगेट पासून म्होपऱ्या पर्यंतची बस पकडू. मात्र.
ब का
जेवण काय आपण हॉटेल वार पण करू शकतो.
खातात, सगळं तिखट मी पण खात होते आगोदर. तर इिकडें आल्याासून जेवण खाऊन माझी वाट लागली. एकदम ते सपक सपक जेवण खाऊन किनाही मान उडालंय. हा आळणीच की जेवण सगळं. चौव काय. मीठ तर असते का चौव कायगभातात मीठ नसते बात रे. चपाती. तला नसते लय आठवन काढलेस की. म्हणून तू खाहीत नव्हतेस पिजेच जेवन.
ते
आप इथे कसं आपण काय पण ककरून खाऊ शकतो. व्हय इथे आरधी चपाटी खा आपल्या पोटाला. तिथ चार खा काही लागत नाही पोटाला. लिमिटेड असते ना. किती पण खावा खर साजर नसते त्यामुळे कोण खायचच नाही. चांगलं नसते त्यामुळे णन खातच नाही. करतच नाही मुदाम चांगल.
हो.
नाश्ता असायचा चांगला. काय आसयच नाश्त्याला, एडली, डोसा, उपमा म पोहे रोज कसाकाय अ रोज रोज रोज. म्हणजे फण काय कर भा ना ते्याला टेर ला खणसाच भाजी करते त. कर्नाटक सईड काय दुब
हदी जास्त पा हो. खूप पकडे पलस आपल्याकडे एक छेट सुद्धा महत्त् वात. एखादी दुसरी बाटली आणि स्नॅक्स काहीतरी घेऊन
दो तीन कपडे साफ. हट.
शोध लस लागतय तुम्हाला
तिक आपला टाम थोडा होतो आणि प्रॉपर टाइम हा कुठे प्रॉप
नाही नाही नाही
स पाला फिरण ठरायच
म काय करायचं जायचंय आपल्याला
त सुंदर दिस नाही ह
रायगड पहाटे तरी रायगड चढायला सुरु कर. डता घर गेल्यानंतर आपल्याला
ये ऐकतोय का.
दर्शन झाल्यानंतर आपण दहा तिथ पंधरा मिनिट आपण अ थोडस. हे तेवढं जण्यासारखं आहे एवढं सगळं समजून घेण्यासारखं आहे की खुप गेला तर आपल्याला कंटाळा. ना
हं बोल हा
या इकडं
कमी गॅसवर लावण कमी गॅस वर
आपल्या पृथ फोरक तिथ आप तेवढ खूप आहे इथ तर तुम्ही सुट्या नसात्या ये का? हॅलो. हॅलो मॅडम तुम्ही येऊ शकता रायगडसाठी सगळं सांगितलंय तस कसं प्लॅन केलं आपण तुम्हाला प्लॅन तुम्ही प्रोग्राम आहेत का?
हा हो. ठीक आहे मला पण प्लॅन चांगला वाटलाय बघूया आपण एक्झिक्युट करुया प्लॅन.
एक्झिक्युट केला पाहिजे कारण खूप छान पॉईंट आहे होय आपण पण कायकत खूप मजा येती, त्यामुळे म्हणते की एक पॉईंट आपण हा घेतला आपल्या आपल्या ट्रीप मध्ये आपल्या बहिणी हॅलो.
हा बोला ना?
हा ठीक आहे. ठीक आहे मी.
हो कॉल बॅक करते. ओके.
हा ओके. ओके ठीक हाय चालते. म आता चालले का काय? काय घे जा की, का? मगाशी कॉल कट झाला आणि ह्यांना लागला